संधीचा फोन आता हॅलो. हॅलो.
ऐकू आलेय काय?
याले ना.
तुझा जरा आवाज कमी आलाय.
हॅलो. हॅलो.
हा हा माझा आवाज इकड मी आवाज कमी केला होता रे फोन मध्ये
काय रे बाबा डुःख फेरवायचं काम आहे बा तुझं?
एक.
म्हणून ऍ तु एकदा एवढं ऍक्टिव राहव की काय बोलूच नकोस. सगळ्यांनाच असत अस ते स्वत का? होत नसलं क पुढच्यां नावं ठेवायचं.
हम्.
होवा.
हाय सोड मी तशीच आहे.
मग तशी नकोय मला.
काल बड्डे मग हा नाही होत पावा बदलतो सॉरी नाही शिव्यात तुला
मला कसे?
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो सारखं म्हणत नाही ओके.
हम्म.
अ एक दिवस झाल नाटकी चालू आहेत बंद करतो गे तसं नाही म्हणत. काल काय काकला मग
काल केली पार्टी पण तिच्या आयला ते भिमबणार पोरगं बा पडले डोक्याला लागले
दारू पिन चाललेला घरला झोपायला
हा
आणि पडलं सात अक्क भरलंय
अईश्यपप
हम्म
तुजा कारखान्यामध्ये
माझ्या कारखान्यानं जेऊन चाललेला रात्री एकला
बरं
तच्या्या रूम वर दारू पिन कोण जायला लालेलं झोपायचं नाही इथच
हम्म हम् हम्म
दातान पडला गाडी स्लीप झाली डोक्याला लागले मग आम्ही आम्ही पार्टीला माझा चार हजार रुपये खर्च झालं
बरं
म आणि हे आणि लढत ते का माझं काही नाही ोडंं बघतात
हम्म असू दे त्याला कोन दारू पीऊन गाडी चालवायला लावलेली आणि फुल
तेच क म्हणून मी पण आज म्हणल मी आणि माझी बायको फिरायला जाणार आहे की इथण आणतो म्हणा नकोवं म्हणलं जाणार आहे मला लेट होणार आहे म्हणट रात्री नाईट ला जाणार आहे म्हटलं मी तेच कि जरा माझं इथं काम आहे कारखाना ते लाईट लाईटच काम झालं की नाही एक रूम वर आलो क नाही येत नाही एकदा उद्या दिवसभर रुम र सामना
कधी करणार आहेस
का लाईटच ते आता येईल की दहा पंधरा मिनिटात
मग ते केल्यावर मला फोन कर मी येतो
हा ऐ तू कधी पण ये जेऊनच ये म्हंजे लेटनं गेलीस तरी चालते.
हो हो मी मम्मी सांगणार आहे मी दिवस दिवसभर मला फिरायचंय.
हम्म कुमारगड चालूय म सांग
हम्म बड्डे त्याचा
लावं येणारमे
तेच वाटालेय मला
माझ्याकडें आम
काल रात्रीस परवा गेलीस आज का आज काय काम आहे म्हणणार.
आज तुझा बड्डे आहे ना पण,
पण ती म्हणणार आमच्या बड्डेला आलाय काय,
हम्म बरोबर
असं म्हणणार ना सांग तु बेळगावला गेलताव साडे दहा ला आला रात्री
हा
सांग तसं.
हा
मग साडेेदहाला येणार होता पाऊस पण जरा होता बारीक म्हणून आला नाही म्हणून सांग.
तुझा विषयच काढत नाही मी तिझं डोकं फिरतंय माहिती आहे नव्हं.
ठूस नाही बाई तू ये तिला काय भेहतीस घरातनं बाहेर काढल तर आम्ही गोट्यात राहू ये तू.
ह्म ह्म
काय टेन्शन घालाय एवढं.
होयचं की
काय नसतय घे गं आपलं आपला स्वार्थ बघतात तुझी मामी बघितली नाही.
होय
आता तुझी मम्मी सगळ्यांसनी सांगितल्या म्हणं मी कुमारला फोन लावलोय फोन लावलोय मला एकदा तर फोन लावलीया तिनं
हॅलो
हा हॅलो
हा ऐकालोय.
तेच की सगळ्यांसनी सांगायलीया म्हणं मी कुमारला फोन लावलोय. आणि मला कव्हा फोन लावलीया.
लावाय नाही घे म्हणून पप्पा लावलेली की झालं की रे.
अरे पण ती कशाला सांगायलीया ती कशाला सांगाय लागली या सगळ्यासनी ते म्हणालोय तुला. मला काय एवढं येगू नाही मी बिन सांगता पण आलो असतो तुला माहिती आहे की
हो
मग तसं नाही पण सांगायचं का खोट का बोलायचं. मला रूकका आती म्हणालती आता.
हा हा
कुमारला फोन लावून सांगटलोय.
ह्म
नाही मला ख फोन लावलीया मग
ते पप्पा रे पप्पा सांगितले असतील रे म्हणून म्हटलं तू पण काय एवढं हे करतोस काय माहिती बाबा
अरे मी कुठ मी कुठं काय कराल
ती म पप्पा फोन लावली की ती ती म्हणते मीच लावलोय असं म्हणत तुझ तिझं नाही माहिती तुला तिच्या्याकडे काय फोन आहे व अस का करतोस एवढं काय वेगळं आहे बाबा हे अवघड आहे माझ्यासाठी अवघड होऊन बसणार आहे हे असं सगळ्या गोष्टी बघशिल तू
का.
अवघडच आहे हा मग काय तर सगळं वेगळं आहे बाबा लई हँडल करावं लागतंय तुम्हाला सगळ्यांना
काय झालं ते तर सांग.
काय नाही बघ तू नंतर कळेल तुला,
मला काय करणार आहे
हम्
आह उगच त्रास करून काय घ्याल्या
नाही त्रास नाही घे लोक कोण
म्हणून मी संपर्कातच येणार नाही फक्त तुझा आणि माझा संपर्कात असणार मी सांगते ना तुला पहिला
सोडून देतो विषय सोड मला नाही बोलायचं त्यावर
मला तर कुठं बोलायचं आहे
मला तर इथंच राहायचंच नाही आहे पण काय आता ऑप्शन नाही ह्याच जिल जिल्ह्यात राहायला लागणार आहे शेवटी काय पण करून जग मारत
तिथनं निघायचं उवकर एक्झाम झाल्यावर वाय वा झाल्यावर कीर्ती जाणार आहे उद्या पुण्याला जाऊन येणार आहे ती तीस तारखेपर्यंत. मग आम्ही बाराला जायचं तिखंड आल्यावर आखला जॉब बघायला लाव जॉब बघ. पुण्यात नाल्यावर लगेच जॉब जॉईन कर.
हम्म.
हम्म चार पाच दिवस फिर पुण्यात न आल्यावर. पंधरा ला गेला पंचवीस ला आलाव चार पाच दिवस. जॉब बघ आणि एक तारखेला जॉईन करून टाक मग लगेच रूम कर आणि मग राहून टाक.
हो.
हम.
मला खर तर. कि नाही कायमचच इथं राहायचं नाही आहे जवळ कोल्हापूर जिल्ह्यात. लय अवघड होऊन बसणार आहे सगळं बघशील तू. मला नाही आवडत मला नाही येत हँडल करायला सगळं.
एक मिनिट तिने वायरमॅन आल्यात. राहून दे चालू फोन. चला. कसं वालं स्ट्रीप पडाले म्हणजे पाक पूक करायला लाईट बोल बोल तू बोल.
हम्म.
सात आठ मिनिटं झाले त दोन. कमी जास्त वले व्होल्टेज हा. आणि काढून मारा सरळ दोनशे चौसठ आले एवढे तेय. तुमही जास्त ब दोनशे चौसष्ट सेट घेन चल यथे चला आम्ही.
कशामध्ये झाला प्रॉब्लेम.
हे लाईट अप डाऊन कराल सारखी. मग काल पण मशीन बंद आहे आज पण बंद आहे.
हा होय बरोबर आहे विवारच बंदच असते ग.
काय हे. अरे लाईटचा प्रॉब्लेम होता मग नाहीतर मी चालवला असतो ना काल. असं का म्हणाल म त्याच्या मूळ. झाले का नाही रे ये इथं तुझा एक काढच तस बाहेर.
हम्म. तु तू कुठे शिडी आणनला चालास आता.
हा इथं मी आहेय डांबा बशी थांबलो त्यांच्या बस.
डांबाजवल हाय.
ह बघ हे मी तुझ्यासाठीच कराल काय सगळं. माझ्यासाठी नाहीय.
होयच किं मग.
माहित आहे ना.
हो.
हम् सगळेजण म्हणत्यात. आम्हाला टाइम देत नाही हे करत नाही ते करत नाही. कामात असतेय बघेल तेवा.
हम्म.
सगळ तुमच्यासाठीच चालू असते.
हो.
स्वतः साठी कोण काय करत नाही.
हो गो बाबा.
हम्म.
पिल्लू अस.
ये ये तू आज ये
आज तू खुश आहेस ना
का
आज माझ्या बाळाचा वाढदिवस आहे
माझ्य बायकोचा वाढदिवस आहे
होय रे बाबा
हम्
मला ना कालचं सगळं नाही वीस तारखेच आपण जेव्हा भेटल होतो ते सगळं आठवत होतं मग कसली मज्जा आलेली मेमोरेबल आहे ना तेी
चला चला कोठ चुला कोठं आलती मज्जा
हा मज्जा आली नव्हती व शांत बस तू काय पण नको बोलूस जे केलंय ते फर्स्ट टाईम होत ना सगळं मग का नाही येणार मजजा एनटिमस हॅलो
हा हां वाटबघतो
हम्
झालंय दहा मिनट मला फोन करतो नंतर
हा ठीक आहे